काय नाहीे बाई हम्म हम्म नाही काय.
बरं एक का तुला वेळ आहे काय उद्या किंवा परवा दोन दिवसात? जरा एक म्हणजे अ रोजगार मेळावा आहे अम्म त्या ठिकाणी जायचंय आपल्याला होय ऍप्लिकेशन द्यायला जाय
हां हां हां परवा दिवशी आहे का? वेळ किती आहे?
काय सकाळी नऊ नंतर कधी पण या म्हटलेत तसं काय नाही.
होय का? ठीक आहे जाऊया की मग त्याला कागदपत्रे काय काय?
नाही त्याला सगळे कागदपत्र घे दहावीपासून पुढचे घे आणि झेरॉक्स पण घे दोन दोन प्रती मध्ये आणि
हम्म ठीक आहे चालेल की म जाऊया परवा दिवशी.
जाऊया सकाळी हां आणि इंटरव्ह्यू पण असेल ज आपण बसलो तर इंटरव्ह्यू पण घेतील ते लगेच. हां बस सिंपल वगैरे कपडे घालून एकदम अशे. हम अ चा तुझ फिक्स आहे ना? चालतयं चालतयं मग ठीक आहे, मला फोन कर, मी फोन करते तुला सकाळी. परवा दिवशी मग आपण जाऊया, हा चालेल ठेवू का मग?
पोर काय ग मधी मधी मध्ये